हॅलो.
हॅलो, हा नमस्कार.
हा, नमस्कार. हो येतो येतोय.
हा हा हा हा आपण मग शिव मुलांच्या बद्दल बोलत होतो आपलं अर्धवट राहिलं बोलण हा ते पाचगणीचं जसं मी म्हटलं तुम्हाला कि ते पाचगणी णीला मुलांना पहिला बोर्डिंगला घालायचे वगैरे तसं तर माझी मुलं दोनीही म्हणजे पहिलं मा झा मुलगा पहिला आर्किटेक्ट झालाय तर त्याला तो सुद्धा पुण्यामध्ये म्हणजे दुसरीकडे राहून त्यांनी शिक्षण घेतलं आणि मुलीला तर एकदम आवडचं होती की, मला दुसरीकडे राहूनचं शिकायचंय परत मग ती पण आता मुलाच झालं शिकून तो आता नो करीला लागलाय आणि णि मुलगी सायकॉलॉजी करते, तर ती पण मग आता दुसरीकडे पनवेलला राह ते.
हा हा हा नाही मुलांना हल्ली कसं दुसरीकडं आणि जि थं शिक्षण चांगलं तिथं पावलेलंच उत्त
हो कारण शिक्षणासाठी पुढे कोणतं त्यांना ऍडमिशन कुठे तर मिळालं दुसरीकडे त्यामुळे पाठवावंच लागतं त्याशिवाय त्यांना स्वतःला जरा जबाबदारी पण कळते. मुलांवर आत्ता मग इथे असताना ती घरी ना अजिबात काही का हे नाही करायची जेवणात बिवनात तर तिथे जाऊन स्वतःच स्वतः जेवण बिवण सगळं करते
सगळं करणार हो
हो म्हणजे जबाबदारी येते ना मग त्यामुळे म स्वतःच स्वतः सगळं करतात करायला शिकतात तसं मुलाला पण आवाड होतीचं
बाहेर राहिला ना त्याच्यामुळे
हा तुमची मुलं काय करत
हो माझं नाही माझा मोठा आहे तो सातवीला आहे आत्ता आणि छोटा आहे तो पहिलीला आहे हि लहान आहेत अजून
अच्छा हा शाळा इथली आहे शाळेतले असले की कसं आता माझे मोठे झाल्यावर मला तसं शाळेशी जे आपले जीवन आहे ते आठवते की आत्ता शाळेशी कोणचं नाही म्हणजे आपल्या संपर्क नाहीचं, मुलांचा सुद्धा नाही मुलं पण शाळेतून बाहेर पडलीत. आत्ता आता पंधरा तारखेला शाळा सुरु झाल्यावर वगैरे ना ते परत जुन्या आठ आठवणी ताज्या होतात शाळेचा पहिला दिवस वगैरे ते सगळं सगळं तर शाळेमध्ये कसं नवीन आता सुरु झालंय की तिथे युनिफॉर्म वगैरे ति ते शाळेच्या ठिकाणी इथे दुकानांमध्ये वगैरे गर्दी सुरु होते पुस्तकांच्या सुद्धा तुमचं पण असेल ना कवर घालणं वगैरे ते काम चालू
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो एकच आहे एक मिनिट हा तेहतीस रुपये
हॅलो
हॅलो आवाज
हॅलो
हॅलो येत ना ऐकू तुम्हाला
हॅलो
हॅलो नक्की भाई हॅलो अग घ्यायला आले होतेज हॅलो येते ना ऐकू तुम्हाला
हो हो कॉलमध्ये एवढा वेळ नका घालव कट होईल माझा कॉल रिजेक्ट होईल
नाही नाही बोलतय की मी ऐकूया
हा नाही मध्ये बरा्याच वेळ थांबलो आपण
नाही नाही नाही ऐकू येत होत मी बोलत होते तुम्हाला ऐकू येत नाही बहते कारण काय तुमचा आवाज पण मला खूप बारीक ऐकू येतोय
अच्छा मी केला मोठा वॉल्यूम म्हटल मुलांची वैगेरे शाळा चालू झाली कि म ते पुस्तकांच्या ठिकाणी लाईन गर्दी वगैरे बघायचं वगैरे खूप म्हणजे मजा असते बघायला आणि आपल्या शाळ चे दिवस आठवणतात
पहिलं म्हणजे ते घ्यायचं सगळे बुक्स आणायचे त्याला ते नाव लिहायची कव्हर
हो हो कवर घालायचा म्हणजे तो एक सोहळाच असतो.
हो मग कायतर आणि हल्ली आता असं झालेलं आहे कि ट्रान्सपरंट कव्हर पाहिजे पुस्तक दिसायला पाहिजे कुठलंही ते
हा ते तर बरोबर आहे खरं हा ब्राउन वगैरे असले की कस म नीट दिसत नाही ना नाव
हा हा हा.
प्लॅस्टिक चं घातलं की आपल्याला बाहेरूनच कळतं कोणतं आहे आणि वरून परत प्लास्टिकचं अस मग ते वर्षभर टिकतात सुद्धा ब्राउन पेपरचे पाठून जातात लव करच थोड्या दिवसांत म्हणजे मुलांनी वगैरे नीट नाही वापरले तर.
तेच नाही त्यामुळे आता तशी कवर असतात सगळी ती कवर घालायची असतात आता अजून आणि नेटवर व मी एक अमेझॉन वर वेगळ पण कवर कवर बघितलं आपल्या साईज ची मिळतात आणि फक्त जस्ट चितकवायची असतं. पूर्ण त्याच्यावरती
हा टेन्शन नाही हा तर पटकन कामं होतात.
नुसतं त्यांनी आहे तसं शेपमध्ये कट केलेलं असत आपण वहीमध्ये ठेवायची आणि ते चिकटवायचं
अच्छा म्हणजे अ अजून नवीन नवीन सोयी येत असतात.
हो.
कारण मी तर काय करायची मुलांना बाइंडिंग केलेली आणायची म्हणजे ती बायंडिंग बाईडिंग असते ना तर त्याच्यावर नाव पण दिसत वर आणि ते बाइंडिंग व्यवस्थित केलेलं असल्यामुळे हा माझ्या मुलाचे अजून दोन चार जण नंतर वापरायची आहे म्हणजे नेमके आमच्या शेजारी होते तेव्हा बाजूला तिच्या काय पाठची होती. मग दुसरी ठिकाणी तिथल्या आमच्या बाजूच्या बिल्डिंग मधली ती त्याच्यापेक्षा एक खालची अस करून आमच तीन चार वापरायची म्हणजे ते बायंडिंग केलेलं असल्यामुळे तीन चार वर्ष सुद्धा ते पुस्तक
छान राहतात नाही मी पण आता माझ्या माग मागच्या वर्षी माझ्या मुलाची बुक्स बाइंडिंगच करून घेतली ती अजून चांगली आहेत.
हो हो खूप छान राहतात ती बाईडिंग केली की
बॅण्डिंग केलेली राहतात.
तस जास्त पैसे थोडे पण जर टिकत असेल तर बरं आहे ना.
हो टीकतात ना. सग आणि कसं मी पण विकते मग म्हणजे शेजारी असेल तर को आमच्या आता माझं अ
बाजूचे शेजरी होते तर काही
हा हा आमच्या इथं कस आता पोददार स्कूल आहे ना पदरचे बुक्स जे आहेत ना तर त्यांचं कीटच दहा हजार नऊ हजार सात हजार असं असतं. पुस्तकंर का पुस्तक आणि
हा हा हा म्हणजे पोदर म्हणजे इंटरनॅशनल स्कूल ना.
हो हो हो मग त्यांचे वर्कबुक चे प्रिंटउट काढून घ्याय आणि बुक्स मग हे असे सेकंड हड घेतले की मग ते परवडतं ना तस
हो हो हो हो त्यांचं ते फी पण जास्त असेल ना किती फी किती आहे.
ता मोठाची म्हणजे सत्तर हजार फी आहे. आणि छोट्याची साठ वर्षाला.
वर्षाला अच्छा.
हम् मग आता क्वर््टरली भरायची असती तेवीस साधारण तेवीस पाचशे हप्ता येतो
हा अच्छा मुलांसाठी हे मुलांच आता शिक्षण किती महाग झालंय म्हणजे नर्सरी पजूनच
हो ना
हो पहिला आपल्या वेळी तं नव्हतं किती कमी याच्यामध्ये आणि नंतर पाचवी नंतर मुलींना फ्री शिक्षण होत हा त्याच्यामुळे का टेनशन नसायचं आपल्या बालका
म्हणजे जे काय ते कॉलेजला गेल्यावरच पैसे घालवले असात
हो हो हो तरी त्यालाच सुद्धा एवढे नाहीत शा कॉलेजमध्येध्ये सुद्धा कमीच त्या मना बरेच आणि त्यावेळी कसं फक्त आपलं सायन्स कमर्टस कॉमर्स तीनच गोष्टी हे असायच त्याच्यामुळे त्याच्या कश घ्यायच आता एवढ्या झाल्यात ना तुम्हाला आता सध्या नाहीये एकदा मुलं आता दहावी वगरे झाली किंत ते टेन्शन असणार कि कोणत्या लाईन ला जायचं म्हणून ना
इतंॉ्पिटिशन आहे आतापासून जरा थोडा थडा विचार करावा लागतो दहावी नंतर तर धरा दहावीच्या जवळ गेली की मुलं विचार करावा लागत की आपल्याला काय करायच कारण त्या दृष्टीन पैसे पण साठवले
एवढे नव्वदच्या वर घेतात मार्क वगैरे ना मग त्याच्यामुळे एवढी क टशन लागते की जगदी लहान मुलाची आहे त्या म्हणजे क मार्क मिळाले वगैरे त्यांना मग प्रॉब्लेम होत की कुठे ऍडमिशन मिवण्यासाठी वगैरे कारण सगळ्यांच मेंटली तेवढ नतो ना सगळ्यांनाच तेव जास्त
नाही नाही होत हो ना तर काय
त्यांनी असं टेक्निकल मध्ये कशामध्ये ऍडमिशन घेतलं तर बरं आहे
आणि त्यानुसार आतापासून जर हो ना आणि आ आतापासून जर पैशाची हे केली सेव्ह करून ठेवली
हो हो त्याप्रमाणे कारण ते मुलांसाठी बघा ना आता ते मुलं हे असतात ते एक एक एल आय सी मध्ये वगैरे एक म असतात ना मुलांच्या वगैरे हा त्याच्यामध्ये ठेवून द्यायच्या मुलांसाठी किंवा पोस्
हो मका तर
मध्ये ना ह्याच्या वगैरे अ काय ते एन एस सी किंवा किसान विकास पत्र वगैरे आहेत ना त्यात सुद्धा पैसे ठेवले किं मं डब्बा लुटतात
मग ते तसं ठेवून द्यायचय आमच्याकडे सुद्धा आम्ही तसच ठेवले होतें लहान असताना पासून च्या मुलांच्या बड्डेला वगैरे ना माझे बाबा द्यायची प्रत्येक मुलां मुलांसाठी ते दोघांसाठी पहिजे आणि मग ते आम्ही किचन विकास पत्रामध्ये ठेवलेले ते मग पुढे पुढे मग अ उपयोगी पडायचे फी वगैरे भरताना.
हो! तेच की हं हं पाहिजेच तस करायला तर का कारण आता सुद्धा
हो आता मग म्युच्युअल फंड मध्ये आम्ही केलेलेत म्हणजे जे माहिती की बाबा हा कंपन्या कुठल्या ठराविक आहेत!
हा त्याचा अभ्यास करावा लागतो, म्युच्युअल फंड किंवा शेअर्स मध्ये वगैरे ठेवायचा विषय त्याच जर व्यवस्थित हा व्यवस्थित जर अभ्यास केला ना, की मग बर
हो हो, कारण आपल्याला माहित असतय ठराविक
कि आहे म्हणून पण व्यवस्थित अभ्यास केला कि, मग ते नाही वाटत.
खूप छान होत हो हो.
हा माझा मुलगा पण ठेवत असतो त्याच्यातच. पूर्वी आपल्या होत एल आय सी किंवा असं पोस्ट वगैरे. गव्हर्नमेंटची रिलेटेड बँकात वगैरे आपण ठेवायचो.
आणि ऍक्च्युअली कस होत, म्युच्युअल फंड मध्ये लॉन्ग टर्म म्हणजे जरा जास्त म हे किंमत वगैरे ठेवली ना, तर मधल्या मध्ये आपल्याला
लॉंग टर्म मध्ये ठेवायच, आणि विसरून जायचं म्हणून
हो, लॉन्ग टर्म ला ठेवायचं आणि काय काय जेव्हा मार्केट राईज होईल ना, तेव्हा एकदम प्रॉफिट वाढत आणि त्या प्रॉफिट प्रमाणे आपल्याला पुढं परत मिळत राहतं.
हा, आता जेव्हा ते बघा ते गोल्ड पण एवढं वाढले आहेत. गोल्ड बॉन्ड वगैरे ज्याने सुरुवातीला घेतलेले आहेत, त्यांना सुद्धा आता किती फायदा मिळत असणार.
किती फायदा हो तर काय? तीच आता भरपूर इन्व्हेस्टमेंट चे भरपूर निघालेले. हो हो चालेल, चालेल की बाय!